हॅलो! हा पहिले आवाजच नाही आला.
हा तो आवाजात यायला तरी चाल राहू देत जा कॉल.
नाही मी चालूच ठेवला त्याच्यावर कॉल आला होता मग तो बंद केला पहिले. मग ते मगाचा कॉल तसाच वाया गेला. हा कामात झाले आता मिटिंग होती आज
हा- हा- हां.
ग्रामसंघाच्या मिटिंगहून आली नाही तरी म हा बोला बोला.
तर आमचे तसे दोन कॉल माझे तसेच गेले दुपारी.
हा नेट नव्हत त्याच्यावर चालूच.
हा नेट नव्हतं ते नाही नाही बरोबर आहे. माझे दोन कॉल तसेच गेले दुपारी मगाशी.
माझी आता आता मी गावात पुन पुन महा. गेले तर तो तसाच गेलाय. कॉल.
हो का रेंज राहत नाही ना बरोबर.
तेच ना रेंज असली तर मग केल्या जातात.
हम्म! बरोबर आहे.
आज मिटिंगे होती आमची तीन ते पाच.
हा हा.
ग्रामसंघाची मगं तिकडून आली ना म्हटलं आता लावून पाहू
हो हो बरं लावलं आता खूप महिलाचे राहिला ना अजून व्हायचे.
हो आता नवीन आता सोंदड्याचे आहे.
हा हा.
सोंदड वानखड्या ताई आहेत सोंदड्याच्या.
हो का.
हा त्यांच्या सोबत झाले माझं दोन तीन कॉल.
हो का.
हम्म! त्यांच दोन कॉल झालं. काय सांगा आता त्याचं काय खरं आहे ऑनलाईनचं काम.
हा हा बरोबर आहे.
हेच तर टास्क आपल्याला तिसऱ्या महिन्यात आल होतं.
हो तेच तर तिसऱ्या महिन्यात आला होता ते.
हा तेव्हापासून आता आलं.
तेव्हापासून ना आता आलं बरोबर
ह खात्यात पैसे जमा झाल्यावर समजिते आता.
खरं नाही मागचे मागचे पैसे आले न होते का तुम्हाला?
नाही मागचे नव्हते आले.
हो का तुमच्यावर बघितलं का तुम्ही किती पैसे आले म्हणून बघितलं नाही का.
नाही माझ ह्याच्यावर मागचे नव्हते आले ना आता हे पाच का कॉल केले मी सबमिट केले ते तर त्याच्यावर सहाशे रुपये आले मग.
हा, हा तर मग अकाउंट मध्ये मागचे पैसे आले नव्हते का दोन हजार रुपये ते.
नाही त्याची एक रुपये नव्हता आला.
हो का आमच्या याच्यावर आले होते अकाउंट वर.
हा काय मग माझे ते दोन हजारातले मग मला वाटतं ते मागचेच आले आता सहाशे रुपये.
अ काय माहित मग तुम्ही अकाउंट नंबर देल अशील ना सर्व काही माहिती दिलीशी ना अकाउंट ची.
हा अकाउंट तर दोन तीन वेळा चेक करून पाहिले मी पण ते काहीच नव्हते आले दोन हजार पंचवीसच दाखवते.
बरं बर.
हम्म!
ह मांगपुढी मांगपुढी टाकून राहिली ते एकाएकाचे. येतात ते काही ना काही येतात समजा माग पुुढ मागे पुढे.
ह तीन चार महिन्यातून टाकतात ते टास्क.
हो हो तीन चार महिन्यातून टाकतात दर महिन्या टकत.
कोणत्या लाडक्या बहीण च. एकदम लाडक्या बहिणी होऊ जाऊ ना मग आपण.
म मण लाडक्याचाऊ ना आपण. आपण काय ला विनायाशव काय लाडक्याच हवन.
मग जास् मग जास्त लडाचे हु दव ना.
जास्त लाडाच्या जास्त लाड अति भारी जाते मग नाही.
मग काय तर दोन हजार जर बे येत राहिले तर ते दीड हजार आणि हे दोन हजार.
हजार हा.
पेमेंटच तीन साडेतीीन हजार बून राहिलाल मग घरच्या घरी.
हो हो बरोबर आहे ना.
काय करतात हा म्हणून. तीन चार महिन्यातून टास देतात ते.
हा हा. हम्म बरं आहे ना.
ते ऑनलाईन कामात तशच राहतात.
हो हो आणलं तेवा तरी सारा राहते आपल्याला थडं बरं तरी भेटलं समजा. काही ना काही हे की नाही पाहिजे पण आपल्या बाहेर काही ना काही घरच्या घरी कामं पाहिजेत.
हा त्याच्यात कसं काही जणला येऊन राहिलं काही जणला काहीच नाही येऊन राहिलं.
काहीच नाही उडायला हो ते आहे ना बरोबर.
आणि आता नवीन टास्क जे कोणतं ग्रुपचं काय.
ग्रुप वर बणतात ते टाकू नका तुम्ही हे फ्री आहे का फ्री आहे का असं टाकू नका म्हणतात.
नाही मग पर्सनली का व्हॉट्सअप मधून बोलायचं ना आपण.
हो ना तसं बोला म्हणतात पण फ्री हे नका टाकू मग ते चालू झा नाही झालं आपल्याला समस्या तर त्या ग्रुप वर करून टाकलं तर.
नाही ते ऍप चालू झाली की तितका मेसेज टाका की ब आता चालू झाली म्हणून.
ह ह तेवढा तरी टाकायला पाहिजे मग कोण नाही तर आपल्याला माहतीच नाही होत ना आम्हाला तर माहितच नाही होत. कारण की आप ग्रुप ववर पाहिला तेव्हा समजलं आम्हाला किव काम चालू झालं म्हणून.
माझ्या याच्यावर चार पाच दिवसानंतर मी डबल अपडेट केली त ऍप त्याच्यानंतर सुरू झालं.
हो काय?
आमच्या गावातले झाले होते बाईचे तीस तीस कर्ण कॉल.
बापरे माझ समजा आज झाले तीस म्हणत्या तीस यातले तर चार-पाच माझे शून्यच झाले असेच गेले.
मग हा हा झाला शेवटचाच आहे का मग तुमचा आता
नाही आज झाला ना माझा शेवटचा झाला हा हे तुमचे लावून देऊन राहीले मी.
नाही मग लागत नाही कि तीस झाल्याशिवाय तीस झाले पूर्ण तरच लागते ते
ह तुमची अपडेट करून घ्या ना त म तीस.
हा ना ह ना लागला तर करतोच मग मी तसा तुमचे कधी झाले कम्प्लीट? हा ना आज झाले कम्प्लीट.
हो हो आज झाली कम्प्लीट. त्यातले दोनीन असेच गेले ना म्हणून झाले ते कंप्लेंट नाही तर होतच नव्हती.
हा ना बरोबर आहे.
हम्म वरतुरच कटतात ते बोलता बोलता.
आमचे तीस झाले तर आमच्याच्यावर लागत नाही म्हणतात फोन.
नाही नाही तसं नाही कर तसं नाही तसं नसते माझ्या गाात बायाचे होईल तर मी त्याच्याजवळच कमप्लीट केले ना. हो मले तशाच म्हणत ते बाय मले तशाच म्हणत मी नाही तुम्ही फक्त कॉल उचलून पहा म्हटलं आत्याबाई मग त्या उचलून पाहिले तर कालपासून त्या आत्याबाईच्या ह्याच्यावरच मी बोलली
हाव काय?
कंप्लेट नाही त्याची कंप्लेट करून द्या लागतात ना ज्या बायाची कंप्लें झाली की त्याच बाया कामा यायचे कपलेट करून देणं असं आहे ते माझे तर दुपारीच झाले तीस नाही नाही तेल तसं पण सबमिट करताना तुम्ही फक्त ओपन करा ना तुमची चालते म्हणा येतात पैसे त्याचे हो हो तस लावून
हम्म हम्म.
का त्यांना तीस भेटले आपल्याला तीस भेटले ना त्याच्या वदर गेलं तर काहीतरी पण त्याच्या बदल नाही ना आपण त्याच्या हाव हा म तेच्या अंदर हाव तर हा हा. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना करून घेण कम्प्लीट
हाव बरोबर आहे.
तर आपल्या काही एवढं आहे यातलं हू हळू हुळू हळू समदी
मग काय तर आता ते आपण हे नवीनच आहे तेच्यात.
ह पहिली कशा पहिल्या वेळी कथा दिल्या होत्या की ते कथा कथा मस्त वाटत होते. कथा आपण पटपट सोडत होतो ना ह याच्यात समजा बोला गिरा लागत तर समोरच्याले. पाहिजे आपल्या टाईम पाहिजे तुमचा कामाचा वेळ वेगळा माझ कामाचा वेळ वेगळा अस आपलं पण बिजूनचा राहिलं की नाही
बरोबर आहे ना दुपारच्या टाइमात रिकामे असतो तर रेंज नसते.
ह रेच नसते असं आहे ते कधी कधी घरचे माणसं असले तर आणखी चुपचाप राहाव लाग ते.
हि-ही-ही म्हणतात ते का रीकामा टाइमपास करता तुम्ही
ह-हह. ते म्हणतात ना पागल होतात तुम्ही या फोनाच्या हेज्यात आता. मेंटल हॉस्पिटलमध्ये न्याय लागत तुम्हाले आता असे बोलतात ते घरचे लोक
पहिले बाहेर जाऊन गोष्टी करत होत्या आता घरात गोष्टी करत
नाही मी घरात बसत बसतच नाही मी वदरच येतो वदरच येतो मी घरी बोलन्यासाठी वदरच येतो खाली रेंजच राहत नाही माझ्या घरात
नाही काय
सात नाही
ते टॉवर च हे अश तुमच्या इथं प्रॉब्लेम
ह आमच्या गेटावरचा प्रॉब्लेम हाय ना
हम्म म्हणूनच मग
बकी आता चहापानी वगैरे झालं आमचं आता स्वयंपाक करू
हम् माझी इथ देवराणी करून राहिली सकाळी केला होता मी
हा हा
आता देवराणी करून राहिली स्वयंपाक
हा ह बरं ये म आता संध्याकाळच टाईम भेटला तुम्हाला तुमचे कॉल आता कंप्लीट करून घ्या तुम्ही जेचे नंबर आत्याआई च्या जवळ
हाव तसंच करतो ना आता तीन-चार कॉल राहिले आहेत ते करून घेतो
हा तेवढं कंमप्लीट करून घ्या
हाव हो अजून
बाकी आज काही पाऊस नाही आला काल पाऊस नाही आला आज पाऊस नाही आला
हो ना हो ना
ह शेतीचे काम चालले ना हम्म आ शेताची कामं चालली आज आम्ही शेतामध्ये गेलो होतो
हौ काय काय केलं
ह
काय केलं आज
हम् पाऊस नाही तर शेतीच्यामचली इंधन वगैरे फवारे खतं चालवून गेले आज आज बाया घरी नव्हते आज सगळे गावात कुठ नसल तर सुनसान वाटते पण गावात पूर्ण मजूर कामा चालला जाते हम
आता पोरं सकाळच्या शाळायत
हा पोरायले सकाळच्या शाळेत पोरं सकाळी जातात शाळेत
हम्म आठ ते एक शाळा केली ना आता सुरू सकाळी अठरा तारखेपर्यंत
हो न पाहिजेच होती
हम्म
बरंय ना मुलं लवकर मग घरी येतात हो
हो एक वाजतापासून घरीच असतात मग
हम्म हम्
नाही पहिले कसे पाच वाजेपर्यंत आत जात हौ ना दवाखान्यात गेल्या होत्या आता बरं वाटते मग
आता बरं वाटतंय त्याला आज बरं वाटतंय आता उद्या पाठवीन त्याला शाळेत आज त्याला घरी ठेवलवतं
हा ना तब्येत नसली चांगली की पाठवच नाही लागत
हम् नाव बाई त्याला म्हटलं आराम कर हे खाय ते कायदा आराम करतच नाय खेळतच राहते
ते पोरायले खेळण्यातच मोकळे राहतात ते
हो खेळण्यातच मोकळे राहतात
म आपण मोठ्या माणसा राय तो जो पले राहतात काय
शपच्या प्रहे शांत रे ऐकतच न्यायला म्हटलं
नाय खेळत राहता ते त्याचं दुखणं दले माहितीही नाही पडत हम्म हम् बाकी तर काही नाही वा आताच अजून आता दोन तीन कॉल करतो दोघी तिघी ले
हो करून घ्या तुमचे कॉल कम्प्लीट करून घ्या तुम्ही कसं आता रेंजय नंतर आठ वाजपासून आणखी वेळ जात नाही रात्री आठ नऊ वाजेला राहत नाही ना कॉल रेज मग हा आता करून घ्या आता आता टाइमय तर तुमचा कॉल करून घ्या तुम्ही
हम् त्या गावातल्या त्या पुनम पुन्हा मागेले म्हटलं लावतो हौ हो ठीक आहे झाले दहा मिनटं हो